हा काय करायलाय.
स्वयंपाक करायच चाललीय.
बर आहे काय?
हो तुम्ही?
होय बर आहे बा. पाऊस पडायलाय.
नाही.
हा
ऊन, वारा, घाम याशिवाय इकडे काही सुद्धा नाही.
काय सुद्धा नाही काय? परवा सांगितलेले मि ची रेसिपी आम्ही ट्राय केली. खूप छान झालती.
वा वा, थँक यू.
हा
असं कोणीतरी कौतुक केल्यावर खूप बरं वाटतं.
होय काय?
आणखी काहीतरी सांगावं आणखी काही सुचवावं असं वाटतं.
आता फिरायला कुठे गेलता काय?
फिरायला आता नाही अलीकडं.
हां.
आता जायचा प्लॅन चाललाय पंढरपूर ला. हां विठोबा रायांचं दर्शन घ्यायला.
घरातली जाणार आहे?
नाही.
हां.
फिरायला म्हणजे आम्ही गेल्या वर्षी गेलतो ना तेव्हा आषाढी वार वारी सुरु होती.
हां.
मग आम्ही कसं पंढरपुरातनच आलो पण आम्ही दर्शन घेतल नाही त्यामुळे आमच्या मम्मीला कसं तरी गिल्ट फिल व्हायला लागलंय.
हां हां हां.
म्हणजे जरा आम्ही तिथूनच आलो पण आम्ही, कारण वारी सुरू होती. म्हणजे दोन तीन दिवसावर वारी होती. चार दिवस
हां.
मग किती किती महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात न लोक येतात पायी.
होय होय.
मग आम्ही तिथे जाऊन तिथून माघारी आलोय हे आम्हाला पटलं नाही मनाला.
हां हां हां तुम्ही परत आला काय?
हां मग आता प्लॅन चाललाय. बघू कधी जायचं ते कारण आता आठ जुलै ला पालखी प्रस्थान होणार आहे.
होणार आहे काय?
हम्म आणि मग तसंच फलटण मार्गे देहू, आळंदी, फलटण असं पंढरपूरला चालत पायी वारी असत्या. पण पायी वारी आता कधी नशिबात आहे काय माहिती.
जायचं जायचं चालत जायचं चांगलं असतंय.
हां सगळ्या जबाबदारीत तून फ्री झाले ना मी खूप पायी चालत जाणार आहे आता थोड्या जबाबदाऱ्या आहेत अंगावर.
हां.
त्या पूर्ण झाल्या ना
प पोरांना शाळा शिकवायचं, पोरांची लग्न करायची.
हां घरात स्वयंपाक बनवायचा खायला घालायचं. कपडे धुवायची, भांडी घसायची आणि डोक्यात घर यायचं.
हम्म.
गरजा तर खूप आहेत पण मूलभूत ज्या माणसाच्या गरजा आहेत त्या तर पूर्ण व्हायला पाहिजेत. कपडे, रोटा, मकान.
ते राहिलेलं झालं पाहिजे पहिला.
हा, या तीन तर गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. बाकीच बंगला राहू दे, गाडी राहू दे
आता फिरायला जायाचं, गगनबावड्याकडे जायाचं कोल्हापूरला.
हा तिथं पावसात खूप छान असतय बघायला. वातावरण खूप छान असतय, दऱ्या ह
गगन बावडा
आणि गगन बावडा काय तरं हाय अजून, राधानगरी तिकडच आहे ना धरण?
व्हय व्हय राधानगरी धरण
हा राधानगरी धरण तीकड आहे.
गगनबावड्याला गगनगिरी महाराजांचा मठ आहे, गगन गडला
आणि स्वागत अ तोडकर ते आयुर्वेदात
हा जात, जाता जाता लागतय रस्त्या शेजारी हाय.
आश्रम आहे काय ते?
आश्रम हाय, जाता जाता बघितलो आम्ही. गड-बीड वातावरण ब एकदम भारी दिसतय.
हा.
तिथ, मग कोकण साईड लागतो नाय त्यो.
हा
झाड -बिड मस्त असतय वातावरण, तिथन मग आम्ही ह्याला आलो
हम्म, कोकणचं वातावरण सगळ्यांना भुरळ घालतय.
व्हय.
हम्म
इथ पारंबी, कुठलं तर पारंबी का काहीतरी एक रा रामलिंगचं देउळ आहे, मंदिर आहे भारी आहे ते.
हा
तिथ आत सगळ्या असं दगडात कोरलेल्या म मूर्ती गणपती
हा
पिंड शिवलिंगाची
आ
सगळ असं पाणी पडतय ते पावसात लय भारी आहे तिथं.
काय नाव हाय?
रामलिंगच, इकडं आहे ते. हा, आयत्याला बेट आहे तिकडं रामलिंग बेट खर तिथं एक रामलिंगच म्हणून हाय पाय स्थळ
हा
तिथ भारी हाय बघायला पावसाळ्यात
तर यायला पाहिजे, पावसाळ्यात बघायला ठिकाण भरपूर आहेत पण पाऊस तर पडायला पाहिजे.
पाऊस चालू झाल्यावर तर जायाच.
पाऊस भरून यायला पाहिजे, पडला तुमच्याकडं?
नाही अजून आला नयी, नुसता ढग आलत
हा
वार सुटलं खर, पाऊस काय आला नाही.
हम्म
बघा सारखं देत तिथ नेटवर्क नाही काय नाही देत जरा शांत असते वातावरण हा डोंगर भाग आहे तिथन येतानाच
हा हा. आपल्याकडे पर्यटन स्थळ भरपूर आहेत पण कुणाला कुणाला माहिती नाहीती आहो
चांगले चांगलं तिथ बघासारखं इत दंडोबाला अनि हाय
हम्म दंडोबा जवळ हाय
दंडोबा चांगलाय बघायला तिथ ता
हम्म हम्म.
तिथे टोल लावले वाटतात आता त्यांनी. आता येणाऱ्यास ही आता श्रावण सोमवार चालू झालं की ते बघायला गर्दी असते नाय
आणि तिथं आणि लेणी सापडल्यात नाही प्राचीन लेणी?
काय माहित नाही सापडले असेतील तिथं जुन देवस्थान त्यामुळे सापडले असतील.
हा.
जवळ आहे तिथन
हा जवळ आहे.
आणि मग काय बर आहे.
बरं आहे.
हम्म घरचे बरे आहेत
होय.
मुलं काय करते तुमची?
मुलं बारावीला आहे एक, एक दहावीला आहे.
ब
त्यांच्या शिक्षणाचा जरा जास्त खर्च आहे ना.
होय बारावीला, बारावीला कुठे आर्टस ला आहे.
हम्म ते सायनसला फी जास्त म्हणता आणि त्याला आर्टला घातल.
होय होय फ्री जास्त.
हम्म म आता हे लहान मुलगा आहे त्याला जरा इन्कम जास्त कुठन तर आपलं चालू झालं म्हणजे
हा.
सायन्स ला टाकायचं मुलं हुशार आहेत दोन्ही शाळेत, पण परिस्थितीमुळ जरा
हा हा.
पाठीमागे पडलेत.
हा हा हा बरं.
एका ठिकाणी लग्नाच आमंत्रण द्यायला यायलेत आता.
कोण?
आमचा म्हणजे भाऊबंदकी आमच्या समाजातलेच लग्न आहे.
हाय व्हय.
हम्म येतील दहा मिनटात.
हा हा हा हा. मग बारक्या मुलाला तुमच्या भरती जरा बघा पोलीस भरती तेन
हम्म बघायचं
अकॅडमी
हा मनावर घेतात मुलं मुलं हुशार आहेत माझी तशी
हा
पण कसं परिस्थिती मुळे जरा मनना खचून गेल्यात.
होय तुमचं कास्टमध्ये असेल तर ओबीसी तेन निघत असलं तर बघा की जरा
हा कास्ट सर्टिफिकेट आहे.
हो ओ बी सीच आहे काय?
हां
बघा कि तर मग काहीतरी ते कास्टमधन मेरिट पण कमी लागते ना? पुढ करायचं करायचं जरा अकॅडमीला त्यांना घालायचं. हो गेला
हम्म तेच कि अकॅडमीला आता ऐंशी हजार पंच्याण्व हजार फी आहे वर्षाची.
नाही तेवढे नाही आहेत स्वस्तात आहेत हा
पण त्यांच्या मेसचा खर्च शिक्षणा कारण शिक्षण पण त्यातच
आता एक चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आहे आमच्या इथं एक अकॅडमी सांगलीकड मग ते चाळीस पंचाळीस हजार मध्ये होते वर्षात.
हा हा
बघा प्रयत्न करून. आपल्याने नशिबानी साथ दिली मुलग्यान जर कष्ट घेतलं तर योगायोग जुळून आला तर सगळं चांगलं होईल हम्म
कड
सांगायचं त्याला आपण जरा त्याच्याबरोबर पाळायचं आपण जरा त्या बरोबर व्यायाम करायचा. आपण जरा त्याच्याबरोबर प्रोटीन खायचं.
होय
आपण जरा त्याच्याबरोबर दुध प्यायचं.
जरा जरा करा लागते मेहनत.
आपण रर्निंग करायची मी पण आता त्याच्याबरोबर मी पेपर देणार आहे दहावीचा.
होय तुमचं दहावी झालं नाही कप्लीट?
कंप्लीट झाल्या पण पाठीमाग एक दोन वर्ष राहिलेल्या पण मी दुसरीकडं ऍडमिशन टाकलेलं.
तर जे द्यायच आहे का तुम्ही?
हा माझी जिद्द लय आहे.
हा हा हा बसेला निघतील विषय
हा
आता किती तरी लोकांनी केले तसं
तुमच्या शुभेच्छा तुमच्या शुभेच्छा पाठीमाग असल्या तर आम्ही तेे शिखर पण गाठू.
हो गाठणार की शंभर टक्के. आता एक आजी सत्तर वर्षाची नाते बरोबर दिले तिने दहावी, न्यूज ला दाखवाल ता.
पास झालीय?
होय, पास झाली की.
पण पण पण पुढं काय करणार ती आतापासून?
पुढं काय नाही. खरं, एक जिद्द हाऊस म्हणून. राहिल्याला माग आहे ते, भरून काढले अजीन.
हा पण मला कसं, माझ्याकडे जी केे जास्त आहे. त्यामुळे मी एम पी एसी यू पी एसी टॉप करू शकत्या.
होय चालते की, प्रयत्न करून जरा लय हार्ड असतय ते.
हार्ड असल ना, पण तिसऱ्या प्रयत्नात तर मी होईन ना. दोन प्रयत्न जर अयशस्वी झाले तर.
लई त्याला वेळ दयाय लागणारं तुमास्नी.
माझे विचार जरा हाय लेवलचेत.
हा हा हा, जरा जी केे, जी एस जरा सिलॅबस जरा वास्ट असतोय, त्यामुळे जरा लई जास्तीत जास्त ते
हा, मी दहावी, बारावीच्या मुलांच्या पुस्तकात जे नसतय, ते माझ्या मेमरीत असतय. डोक्याच्या
होय?
होय, तुम्ही कुठला पण प्रश्न, मला कधी पण विचारू शकता.
हम्म हम्म हम्म, बरं.
आणि माझ्या मुलांना पण मी आता तसं ट्रेन करायच ठरवले.
ट्रेनिंग द्या, त्यांना पण जरा भरतीच तेन. आता जरा जास्त जागा वॅकेन्सी निघाल्यात त्यामुळं.